हॅलो हॅलो आवाज नियेऊ राहिला काय?
येऊ राहिला बोला
काय करूल पोळ्या
भाकरी करते बाजरीच्या बाजरीच्या भाकरी आत्ताच दळदळलं म पहिल्यांदा होव
बाजी ली खाय हो
नाहीो आ आणखी कााजीबाजी चुल खं पेटलं होत ना लेटीच्या बरुशवर
काड्या वाढल्या नस ना तुमच्या गॅस कमी करेल का ग
ह
काड्यावाल्या नच काड्यावाल्यानच
हा ये थोड्या
हम्म
सुरेश बाप्पावर म्हणलं बेी आणून द्या काड्या मलाना सांगू म्हटलं काही
गॅस भरू मा तुम्ही बी बोलती ग
हा ना
हम्म
हा ना लागम बाई ठीक जमत का आता
वाल्ल्याशल्याच आम्ही पण तुलाच नाही पेटत बा लाईट गेली गॅसवररच राहतो ल
तुमच गॅस
लईट घे हा शेगडी जसं नसल मग गॅस
हा
शेगडी नसते तर गॅस वर करतो मग
ह ना
नंदाबाई आज पत्र ठोकले वाटतं
हा तुम पाहिले काय
संध्याकाळी मिीटिंग येत काय मग बचत गटाची
हा म्हनिना ती यािची माय दोनशे रुपये
कोणाची कोण जाणार आहे मग देवाराला
पही ना भगवान जर जात असला दे न मी त्याच्याकड काहीतरी करण ये आज जर करेला असते तर मग भी काम झालं असतं स्वराज बाप्पनी त गेले होते पैसे भारण ते
म्हणलत नाकारा म्हणणत मला
ये गाडीचा हप्ता होता ना त्याचे पैसे भरायला गेल तिथे आज मग कामात काम झालं अस त्यांला म्हटलं उद्या जा तर अंकुश नाही म्हणे आजचं लागत आहे म्हणे त्याच्यावर खात्यावर
हा ते चालत नाही माग पुढे वाटतो
हम्म त्यांशन आवर गेल ते आहे ना गाडी
ह
यांच सिबिल खराब होत तर
ह हो का बरं मग मी ते बं राहत त्या भगवान चिततरी काय लिहलं का लगेच
मग कामात काम झाला असतो आज पैसे दरवाळा झाले असते आज तर
हम्म मागचेथे कॉल केली त्या आता आवाज एवढा मोठा येत ना तो बा येतो यावेळेस
त्याच्यात ओपन होतात याच्यात ओपन नाही होई ना ना
नाही याच्यात ओपन हो त्याच्यात नवतं होतं ओपन
नाही हो कुठं होतो पण आवाजाच्यात
त्याला बी कानाला लावून बरां लागच ये
नाही त्याच्यावर म्हणजे आवाज वाढीला जात होते याच्यावर जो आवाज आहे त्याच्यावर त्योच आवाज आहे ना
हम्म त्याचा ते आवाजच येई
काय भाजी करू रायल्या?
भाजी करनार आहे, ला का तरी आता ओरडू नको एवढ्या ना
आंटी आंटी का म्हणु राहिली
मातारीला बोलू राहीली
अ शहाण्या देऊ ना?
नै ग शाखायला इवरली व्यवस्थित बोलले त्याच्यावर
आ
व्यवस्थितच बोलणं
हो.
स्वरा शाळात गेल्ती काय म?
ती नव्हती गेली आज तिला संडास आण त लागल होत ल उलट्या संडास
अव
रात्रीबी लई उलट्या केल्या तिनं
हा. पण
किती मिनिटं झालेय, पाचच कॉल ध्यानान पाहिलं का? पाचच कॉल ध्यानान पाहिलं तुम्ही?
पाच म्हणजे? पाच नाही बाई ते एका एका जणला पाच पाच कॉल कर नाही तीस कॉल वाते ते
नाही मायकच हे राहिला आता फक्त
गीता ताईला विचार तू लागला तर अजूनं एकदा फोन करून नीट, गीता बाईला
गीताबाइला काय विचारते पहिले वीस होते आता ना पाचच ए मला पाचचे येएल मला नाही तीस
कुल किती म?
मला पाचचे
ए अशे येगळे येगळे कस काय मग सगळ्याला?
मला नाही माहिती बी पण मला पाचच एयेल यावेळेस पाहा नाही तर तुम्ही
म्हणजे एका एका जण तुला पाच करणं नाही का?
नाही. मला पूर्ण पाचच फक्त, एकच राहिल सांगू राहील ते चार झाले मई दोन तनिला दोन तुम्हाला एक भगवानला करण मी आता भगवान बी त्याच्यात
अरे बापरे
हवं ना मी आज विचारलं तर म्हण मी बी म्हणतेई
बापर
पण त्याच नाही येईल ना त्याच आले नाही नाही काल, कॉल आले नाही त्याला
कस काय?
काय माहिती
तर अस
ह.
काग मग मालती कवाली म
मवा ती नाही काय माहीती मला पाचच एईल, मला पाचच ये
ह का मग तुला पाच हो....
गई गीताबाई म्हण ती माकडा.... हॅलो
अं....
बोलत नाही न असविना काम येन असं येन तस येईन..
ही....
त तिची तिची ऊन जाते प पाच कॉल त्यांची त्यांची पाहुणे रावळे... आ.....
तेवढा गप्पा मी मारताना...
हा...
आता म्हणडली वेगवेगळ्याव्यक्तीला पास कॉल करायची मगता तुम...
मी आता भगवानला करून एक कॉल राहील देऊ...
अगे... हा भगवानना करायचं नाही तर मग अरुणात येईल करायच नाही मनिषात येईल करायचा कोणला करायचा...
अरुणता ताईला काय एवढं म्हणजे बोलत नाही न व माय मला एवढं लाज वाटती गप्पा मारतना त्याच्याशी...
अ भगवानला बोलायच का त्याशी मत्र बोलायचं का?
त एकच कॉल राहिल मग आम्ही त्यालाच करणार आहेत संध्याकाळी... हा.... पण मग काही गप्पस की बोल...
झालं का भाकरी म.....
नाही हो एक दोन तर झाल्या..
हम... हा...
वांग करते आता वांग...
काळ...
हो तुम्ही..
अतक वेळगते काहीम इत.... नाही झाला...
काय झा पाया ग..
दहा मिनट त... चार..
मग त आला त मला शादी परत रिकमा..
आता बोल मा दहा मिनटं आता चारच मिनिटं राहिली फक्त
हा लागलं तर सगळं आवरलं सावरल्यावर बोलून....
हा सात आता सातवा मिनिटं मात्र पुढे काय...
हं..
मात्र पुढे....
असून...
का गं मग असं फोनवर दुसरा समजा आप लावून लाहून द्यायला दुसरा कोणा गप्पा मारलात नाही चालत त्याला...
चालत ना...
ह आमने सामने आपण तू दोघि असताणा फोन चालू करून देईल ते बी चालतं त्याला फक्त फोन म्हणजे फोन व वर बोलायचं अस त्याला एक एवढं हे रात नाही... नंदाबई पत्र लावून लागायला जाले होते का?
हा कोण म्हणीत काय?
नाही नाही काही नाही म्हणे..... कारण मी एका माणसच काम नाही ते पत्रवारी लावली ना.... हा का..
अ...
हम्म आता आज उ पल्ली प कर नाही म्हणे आडोसा..... तुम्हाला काय सारं उठत घे नाहीजे.... हो काय असारुखतच घेणये.
मलथोडी.
आह.
मल थोडी घर आहे. कायव उकळली ती भाजी. अधये वांगशिलपार
पण छोटू काय?
मा पती
ह बाय
कर ना? अगंबाई आवो सगडी ना मधी मी बाहेर रे म्हणून मनु राहिले.
चुलीवर करू राहिली का?
हा मग चुलखड पेटेल होत मला इचडाच मुडं नव्हतं तर काय? तुमला सांडस काय लागुली.
अं
धरा काय म्हल्ल्या?
हिरवे मिरच्या टाक केले का? मग चुली रवीच्या टाकता य त्याच्यात दोनच्यार बाजून बुजून. ठी आहे. दोन चमचे. टाक परवीन टाक काय काय टाकू करल भाजी.
तुम्हाला पोळी खायची काय मग ते पोळ्या आहे दोन चार खाशाम बाजरीची
ह
मग नग टाकू बाजरीच्या तुमच्या एककाशांकाबर.
अ आहे.
प ना तस ना काढू शिजून द्या
चाय चहा घ्यायची मला अज नऊ मिनिटं झाली आताशी.
हम्
च्या छोटू प बाजरीची नाही खात काय?
चांला नाही आवडत शिळी आवडत म्हणते
हा का बर म शिवीस कागावान. मला दाजे भाकर दोन टाईम असले मी कदरत नाही बाहेरी लागे त उला टाकेन
हो
हम्
जे जे आता समा सोची त
हा आम आता का आली त
हम्
येळी मधच ना तिथं सदारी येऊ कन फिरी
हे नकुलचं काय येत काण मधच इम्पॉर्टेंट गोष्टी चालीवण आहेत फोनवर तर
छोटू, छोटू
छोटू एका?
हा न ना कुलपाटीम गेली तगच
हा हो का?
इळी ते दववे ना आ्ही आ तर ते चिरलं त्या ना वांग चिरलं ना अ आ
चालण मग कट करते आता
अ. नाही नाही.
हालो.
हा हा करा. कायल म्हंती तुम्ही.